हज
येस येस बोला काही नाही सर बसलोय मंदिरात बोर झालाय मी गेल्या कळून तिकड त्याच्यामुळ मला आता काय बोर होतय.
सर जास्त बोलू नका पळून गेले पळून गेले हे किती वेळा बोलून झालं तुमचं बरोबर नाही वाटत ते.
बरोबर तसच आहे हो पळून गेले तुम्ही.
ते माझ्या ते माझ्या वडिलांना बोलायचं तुम्ही मला नाही बोलायच.
तुमच्या वडिलांना त्रास होतोय त्याला आम्ही काय करणार सर.
मग मग तुम्ही आम्हाला पळून गेले आता ते आम्ही ते मग तुम्ही मंदू कस काय राहिले पळून गेले पळून गेले तुम्हाला एक लात माराविशी वाटते मला.
अचानक पळूनच तर गेले अस एक दोन दिवसात ठरवलं न पळाले बी लगेच तुम्ही.
ते एक दोन दिवसात नव्हतं ठरलेलं ते भरपूर दिवसांचं ठरलेलं होतं पण मग काय जायचं कधी ते नव्हतं ठरलेलं.
अच्छा अच्छा तुम्ही कुठे आहे सध्या घरी.
आता सध्या भाडे करारनामा करायला आलोय सीबीएस ला. ऑनलाईन पद्धतीने होईल. हा घरी थांबलो मॅडमला डायरेक्ट इंग्लिश मधे टाईप करून मेसेज केला होता. का मी नाही येऊ शकणार. जमणार नाही मला असं तस कोर्ट्स लिगल वर्क आहे मला त्यामुळे मला नाही जमणार.
अच्छा अच्छा मग ते काय बोलल्या त्यांचा रिस्पॉन्स काय होता तुच्याबद्दल.
ओखे. ओखे बोलले.
असं रोज टाकून जा नाही का म.
काय काय.
रोज टाकत जा अस नाही जमणार नाही.
तेच बोलणार आहे का माझ्यावरती तीनशे दोन पडलेली आहे मला रोज पोलीस स्टेशन ला हेजेरी लागते नी मला त्यासाठी रो रोज जावं लागल कधी मला लेक्चर मिस होईल कधी प्रॅक्टिकल मिस होईल तेवढं तुम्हाला ऍडजस्ट कराव लागल. जोवर माझे वरची केस माग होत
आणि जर का तुम्हाला जास्त जास्त वाटत असेल तर तुमच्यावर सुद्धा करू शकतो हा आम्ही त्याच्यात काय वादच नाही.
हो हो.
त्याच्यामुळ बाकी काय चाललंय तुमचं कसं काय.
बाकी काय नाही भाऊ त आलीये ती. जरा उशिर होत नाही का माल तीकडे जावां लाग अ आता आता काही नाही आता तुम्हाला बोलावं लागेल मी हा हू हू कर
बरं बर बर मी बोलतो हा काय ग सध्या कस वाळाला पाणी आलेलं आहे खूप जास्त तर आपल्याला प्लॅन बनवायच आहे बाहेर जायचय थोडं फिरायला खूप कटाळवानी गोष्ट ष्ट झालेली आहे इथे त्याच्यामुळे आपण भंडारदारा वगैरे इतड तिकड जाऊ शक तो आपण शक्यतो मग हो हो हो.
अजून दुसरीकड कुडं.
अजून एक दोन ठिकाण बघितले आपण भास्कर गडावर सुद्धा जाऊ शकतो किंवा मग
अ नाही का पण चाळीस किलोमीटर चा अंडर जे असल ना ठिकाण तिकडे गेलेलं कस योग्य राहील म्हणजे आप आपल्याला आपली गाडी काढता येईल.
हो हो, तुमचीच गाडी काढायची, नोमांची गाडी राहील. टेन्शन नका घेऊ, चार्जर असेल तिथं शंभर टक्के.
भंडारदाराला जायचं म्हटलं, अवघड काम नाही नाहीऽ त्या भंडारदराला.
नाही ते कसं आहे चार्जिंग चार्जिंगच स्टेशन आहेत तिथे त्याच्यामुळे काही वाद नाही आहे पण करून घेऊ. बाकी ते आलेल्या मु काठीने आपण दूर पाडू कारण फिरायला तर जायचंय कारण सध्या हे एक लेडीज आहे ते आम्हाला जळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ईथे. व्हिडिओ व्हडिओ टाकून आम्हाला. त्या पुरकर मॅडम ओ,, त्यांनी स्टोर्या बिर्या टाकल्या आता फुलऽ फॉर्म मारता येतय, ते आपल्या त्यांचीऽ हो हो, ते कसं, ट्रेकिंगला गेलं ना ते,, मग त्यांच्या रिला बीला लाईक, ट्रेकिंगच्या वगैरे सगळं.
एथटिक्स असेल ती जरा, त्यामुळे ती फॉर्म घेत नाही का?
ते तर नक्कीच आहे अस,, आणि आलीश देखील आहे ते,, त्याच्यामुळे तर आपण जास्त लोड घेत ऽ नाही पण आपल्याना एक इनर पीस म्हणून आपल्याना,, एक दोन ठिकाण आहेत,, तिथे जायचंय. एक ठिकाण बघितलं होतं मी,, तिथे आपलं नाशिक पासून चाळीस किलोमीटर आहे.
सरनऽ अच्छा, अ्छा, नाशिकासून चाळीस किलोमीटर
हो,, आणि छोटा, असऽ नाव तर नाही बघा, बघावं लागेल मला इंस्टाग्राम वर बघितलं होत मी तसं. असं निळगार पाणीय मस्त. छोटा धबधबा आहे, पण एकदम छान आहे एकदम, बसण्यासारखी गोष्ट आहे तिथे. आणि न,, काल कृष्णशेठ म्हणत होतेऽ काय ते त्यांनी पार्टी,, त्यांनी दिली होती का स्पॉन्सर,, का आपण बी काही केलं होतं त्याच्यातऽ ते मँगोवाली, मँगोवाली, चॉकलेट वाले म्हणताय तेऽ
मँगोन चॉकलेट चे पूर्णतः खर्च त्यांचा होता सर,, आपल्या त्याच्यामध्ये एक ही रुपया नव्हता.
ते माझ्याकडून, एकट्याकडून मागताय सर. देऊन टाकू, त्याच्यात काय वाद नाही ते,, एक चॉकलेटच.
अच्छा,, त्यांना, त्यांना. त्यांना मी कालच पार्टी माझी देऊन झालेली आहे,, माझे जे पडणारे पैसे,, त्याचे मी त्यांना कालऽ पार्टी दिली होती. आणि त्याच्या आधी पण मी,, ते मला काय ते दिलदार माणूस येते, मला देत राहत कधी मधीऽ कारण की त्यांना जोडीला कोणी नाही भेटलं का ते मला घेऊन जाते.
हो तेच तर आहे मग,, त्याच्यामुळच तर तुम्ही केला घडच, तुम्ही बामटे माणसऽ
घेऊन जातो नाही का,, आपण काल कालच दिलं मी त्यांना.
हो,, ते कळतच होतं फोनऽ
हे,, लग्नाच्या दिवशी नाऽ ते,, आमचं आहे ना एक,, लग्न होतं ना मावशीचंऽ तेव्हा ते, पाच पदार्थ होते बरोबर. पाचशे एम एलचे पाच पदार्थ,, तर त्यांच्यात अऽ मला पण चा्स होता, पण मग मी माझ्या पदार्थांचे जे पैसे होते, एक पदार्थांचे ते मी माझ्याकडेच ठेवलेऽ म्हटल का ही,, हिचा नंतर खर्च करूऽ आणि त पुढल्या दिवशी केलाय पण आम्ही,, पण म जे पाच पदार्थ होतेऽ त्याच्यामधून जे चार पदार्थ होते,, ते त्यांनी खाऊन घेतले. चार जणांमध्येध चार पदार्थ,,, लग्नामध्ये,, आणिऽ उरला एक,, उरला एक, तर तोऽ काय झालं तो प्रणव कोटे सरांनी स्टेफनीच्या खाली जेव्हा ठेवला
हो हो
त्याला लागला कट त्या स्टेपने जायचा आणि ते गेलं फुटून मधल्या मधच ते आम्हाला काहीच माहिती नाही त्याचं फुटलं का काय झालं जेव्हा आम्ही ते त्याच्यानंतर काल रात्री तुम्हाला मी फोन केला बघा
हो हो,, बरोबर बरो बर.
हा हा,, तुम्ही हव करा,, आता तेऽ
त्याच्यामुळे खूप अवघड केलाय,, खूप मोठा डिसिजन घेतला होता,, प कुठेनी पण म काय तो फेल गेलेला आहे. त्याबद्दल आपण बोलूयाच,, कारण ते खूप येड्या आणि वागऽ आता काही गोष्टी केल्यानंतर आणि,, तिथं ठेवण्याचा प्लॅन तर खूप अवघडच होता. कारण रिस्क खूप होतं त्या गोष्टीमध्ये,, त्यांनी तर कायऽ
हा, ते मी पु पुुढच सांगतो,, नाही का,, तुम्हाला तरी, झालं काय,, तेऽ ते ठेवलं तिथं, ष आणि त्यांनी जे स्टेपनी,, जे हाळूस ठेवायचीऽ त्यांच्याकडून जोरात पडले असेल किंवा ती कोपऱ्यावरती पडली असेल आणि ती गेली फुटून ते पदार्थ याला फुटून वाया गेला हो तो पुूरा आणि आम्ही जेव्हा त दुसऱ पदार्थ घेऊन आलो ते पदार्थ घेण्यासाठी तो पदार्थ बघतोय ए का तो गाय दोन चार गोट उरलेले त्याच्यामध्ये मग माझं डोकं गरामून गेलं तेवढ्यात मी म्हटलं सर आता तुम्हीच मारा म्हटलो सर तो पदार्थ तुम्हीच घ्या तुम्हीच खावा मला एक गोठं देऊ नका म वास जायचं त्याचं उगच काय झालं मसाारांनीच काल घेऊन टाकला आणि जो जो नवीन पदार्थ हो तो मी घेतला होताो माझ्या पैश म्हटलं जाऊ द्या आता एक आ एक सरांनी सोय करून ठेवाली एक सरांना करून द्याऊ आपण
अच्छा चांगली गोष्ट केेली तुम्ही म या्याबद्दल काही वादच नाहीये पण मग त जो डिसिजन होता तो खूप चुकीचा होता प्रणू कुटींचा दुसरे ठिकाण बी आहेत भरपूर पण म काय उपयोग झाला नाही त्या गोष्टीचा पैसे वाय गेले तुमचे
गॅस टाकीचा माग जरी ठेवला असत तरी झालं असतं पण मग काय त्यांचा खूप मोठा चुकीचा निर्णय झाला आणि त्यात आपला एकशे साठ रुपयाचा लॉस झालेला आहे
बापरे एवढा मोठा
एवढा मोठा हो तेवढं
तो पदार्थ काचेच्या याच्या देत होतो का
नाही नाही काचचा नाही त अल्युमिनियम
कॅन ओरा बापरे म्हणजे त्याच्या आला मग काचेच तर काय राहिला असत
काच्याच काही उरलंच नसत का त्याचं तं ठेवलं पण नसत पण मग आपण का न त्याच्यामुळे ठेवलं आणि त्या कॅनला खालून चिर पडली मी जाऊ चललं म्हटल अरे एवढा हलका कवर लागतंय नंतर त्याला बघितलं खाली त्याच्यात काहीच नव्हतं आणि एक खाली कोळचा पडलेला होता त्यातून ओलो ललं होत तिथे
अरा बापे खूप मोठा लॉस झालेला आहे इथे स्वराज मले आणि प्रणव कुटे यांना ते काल कळतच होतं त्यांच्या बोलण्यावरून कारण
ते सर सर सध्या जास्त जाम झालेलं दिसतय कारण की सर मोठ्या हम्म काय म्हणता आपण त्यांचा पठा मोठा आहे पण मग ते सध्या एकाएकामध्ये हालून दौ राहिले एक एक पदार्थध्ये त्यान सपोर्ट भरून जाऊ राहिलं त्यात तर काल एक पूर्ण पण नव्हतं
ते कस असतं बॉडी रिॲक्ट करते काही गोष्टींना माझं बी तेच झालं होतं की सर
तर काय माहिती त्यांनाच माहिती सर काय समजलं नाही मला
टॉलरे करण्याची क्षमता असते बॉडीमध्ये ती ती लिमिट संपली ग त्याच्यानंतर बॉडी रिएक्ट करते खूप लवकर
काही पण बावळत होते सर म्हटल सर तुम्ही शांत हो आता हो असं काही पण रडड नाही करायची
ते तर आहेच सर मग तुमचं काय झालं करा माम्याच तुम्ही केलंय का नाही आता
प्रणव सर तर असय प्रणव सर लय मोठे मोठे वाता करतय आणि प्रणव सरानी एक छोटा पदार्थ घेतला पाचशे एम एलचा का प्रणव सरा हालून जात प्रणव सरा काही बडबड करत्यात मग आपण तर आपण तर तगडेच झालो माल असंच वाटतय कारणकी त्या दिवशी सुद्धा तर हळदीच्या दिवशीचा किस्सा आहे कसा हळदीच्या दिवशी यांच्या तिघांमधली म्हणजे प्रणव सर तर मी आणि आणि कृष्णा सर यांच्या तिघांच्या पदार्थात सर्वात पहिले पदार्थ माझा संपला त्याच्यानंतरही ते दीड दोन मिनिट त्यांचा पदार्थ सुरू होता. ते काय बोलता काय कारण देता माहतीय का का ते जे दुसरा पदार्थ असतो याच्या अप्पर लेव्हलचा पदार्थ याच्यापेक्षा हा पदार्थ थोडा घाण लागतो म्हणतात म्हणजे नाही का चव थोडी कडू लागते त्यांना म्हटलं तुम्ही काही पण ऑर्डर करून राहिले आता तुम्ही जरा
हो मग मी तर असतो मी तर त्यांची असताना व्यस्थता करून ठेवलास हो खूपच मोठी वाली आणि मग ह्यांच्यावर हसलो बी असतो मी
त्यानंतर असे दोघं येड्यावाणी करायला लागले त्यांना म्हटलो आता तुम्ही ना गप बसा जास्त बोलू नका काही पण बडवड करताय तुम्ही कोणासमोर जाऊ नका नाही तर तुम तुमची जी मारलेली जाईल
हो तेच तर
येऊ काय त्यांना दोघांना घेऊन बसलो मी माझे पण थोडे थोडे सूत्र हल्ले होते पण मग मी एकदम निट होतो नाही गडबड नव्हतं ख त्यांच्या आजी
हो ते कसं असतं जास्तच झालं तर बडबड करत माणूस आणि आती झाली तर गप बसून घेतात.
कृष्णा सर तर काय झालं काय माहिती कृष्णा सर तर डेंजरस काम झालं सध्या कृष्णा सरांना कुठे घेऊन जायचं नाही आता
ते कसं झालय त्यांच त्यांच डोक
कृष्णा सर बहुतेक कृष्णा सर काही डिप्रेशन मध्येच गेलेलं दिसते म्हला
हो हो ते तर आहे दिसतच आहे तेथ ते कारण मग एवढे पदार्थ घेणे बरोबर नाही
हम्म आणि दिवसातून आणि प्रणव सरांचं काल बघितलं मी काल त्यांनी रात्री अ दोन अकाउंट स्टँप घेतले बरं का दो दोन घेत त ते आणि काल रात्री त्याच टाइमापर्यंत त्यांची ती सं पण दुसरी एक अजून एक घेतलेली होती ती अर्धी संपलेली होती अडीच काउस्टॅम एका दिवसात चोवीस तासात आणि माझ्याकडे एक काऊस्टॅम्प आहे तर मी सरांचा फोन येतोय आपलं आपण नंतर चर्चा करू नाही का
चालेल चालेल सर
हो हो